हा.
हा आवाज ऐक येतोय.
हा येत येत.
नाही लागत नव्हता कल म्हण म्हणू कल लागे ना.
ते रेंज हे झालं असेलेक्.
हो आता पावसामुळे रेंज नसते.
हो.
हम्म हम्म.
हा.
काय विषयी चालव होता.
आपला आबोळी.
ह तशा. मग ते पीठ आधीच आम्ही काय त्याच्यात ही उडदाची डाग. घालत नाही कधीतरी अ तांदाची भाकरी कतो ना मग अवघड होत.
हा हा बोल.
मग त्यामुळे मी त्याच्यात मिरचीचा ठेचा घालते. मीठ घालते बिड्याचा तयार करतच करत्ही.
हम्म सोडा घालत नाही का.
सोडा पण नाही कधी घटला मी. आप्याला आणि ढस्यालाच घपलाय तेवढा.
हा हा हा ते अ. हा ह्याच्यातला रव्याचा आपे करतय का मग ताकात भिजवून.
नाही कधी केले तुम्ही करता का.
होय आमच्या लोणी काढत म्हणजे दही काढतात ना शही काढतात ना.
हा.
मग ते जे ताक करतात आया सासूबाई.
अ हा.
मग ते ताकात जरा अस रवा भिजवायचा.
हा.
म्हणजे ते केवढा मावल तेवढा रवा घालायचा.
माहोल तेवढा म्हणजे.
म्हणजे दोन तीन वाट आहे आपला आपलं आप ह जा कस. आपण पीठ करतोय कार नाही आपेला तसं करून घ्यायचं.
हा.
मग त्यात मीठ सोडा
ते ताकात भिजवायचा रवा का मिक्सरला लावायचा ताकासोबत
नाही नाही भिजवायचं ताकद
हा समजलं
हा मीठ सोडा घालायचा
हा
हा लागल सर आपण मिरचीचा ठेचा किंवा कांदा टमॅटो आपल्याला हवं तर घालायचं त्यात मग दोन तीन तास भिजत घालायचा
हम्म हम् ते सगळंून भिजत घालायचं
हा होय
हां
हा मग आपण ते हेज्या आपेच्या तव्यात आपन तांदळाचे आपे कस करतोय ना तस उठवायचं छान लागतात ते पण हां तेच
नवीन आलं अस लोक आला अस पण कधी केल नसेल मी
हा हा ते छान लागत जर ताक अ आंब असलं ना ताक तर म जरा पाणी घालायचं
हा
आता नवीनलं आपल शिळा भात राहिला तर ते मिक्सरला लावून हम् हे रवा भिजत घालून ते आपे ते करतात
हा होय
शिळ्या भाताचं हो मोबाईलला सगळं येतय आता फक्त तेलच पाहिजे म का केवडी वाढवून ठेवली या
महागाई वाटल्या तेल तर केवढं महाग झालं
हो कराय काय नाही खरं महागाई भरपूर आहे
होय
त्यामुळ करायच सगळं प्रॉब्लेम आहे दुसरं बाकी काही नाही
हम्
मग तुम्ही बारक्या बाळाला पौष्टिक काय करून घालता
अं गव्हाच्या पिठाच्या आंबोळी किंवा अस
गव्हाच्या पिठाचे आंबोळी कसे करता
ज्वारी ची ज्वारी ची
हा हा
ते ना
हा हा
हा ते आपण कस ताण आंबोळीला पिठ करतोय ना तसं करून घ्यायचं
हा
आणि त्यांतर असं मीठ आणि जिरं घालायचं चेचुन
हा हा
का ते तव्यात उठवायच्या
हा हो
छान लागतात ते पण जरा काय तर नवीन हम्म युनिक हम्
आणि तुम्ही चटणी कशा टाईप करता ह जी खोब खोबऱ्याची चटणी मला जमत नाही मी कधी केली नाही ना
हा हा खबरं बारीक करून घ्यायचं मिक्सरला त्यात मिरची कोथमीिर जर असं जिरं घालायचं
हा
स शेंगदाान भाजलेलं मिक्सर करत भाजक लावते ना
हा
पातळत मग तेल घालून जरा जिरं मोहरी कडीीपत्ता हळवद तडका मारून घ्यायचा
हा
आणि ते त्यात मिक्सर बारीक केलेला असेल ना खोबरं त्याना एकदम बारीक करून घ्यायचं ते त्यात होयचं आणि लागल तेवढं पाणी घालायचं जे आपल्याला कशी पाहिजे पाह जरा घटत
हा
झालाय
त्याला उकळी उकळी द्यायची नसते ना
हा
उकळी करा द्यायची नसते ना
आपण तडका माराला असे ना
मम तर अजून एक करू अ काय म्हणलं असं
उकळी नाही द्यायची तडका द्यायचा त्याला
हा तेच प मममी आमच्या खलती परवा त उकळी दिल्ली नाहीतीि ना पग मी तेवे नव्हते स्टडीला खेलते
हा हा नाही उघळी द्यायची पला
हम्म हम्म अशा ह्या कोणत्या प्रकार कामामु एक आपल्याला वेगळ्या वेगळ्या कारय मिळतं ना हे कराय
माहिती मिळते जरा असं हची
हो हे भारी झालं
होय एय तीस कॉल करायचे हो हम्म
कॉलिंगच पण भरपूर बोलाय लागत ना
होय दहा मिनटं बोलायच काय बोलायचं कळत नाही
हम्म बोलण्यासारखं भरपूर आहे
होय
त्याला कशी माहिती लागते ना निसर्ग रमण्याची माहिती लागते पण
हा होय हा बाकी घरातले काय करतात म
घरात नाही मम्मी
ह
पण शेती करतात ् मम्मी घरात असते पप्पा शेती करतात आमची
होय हा हा
तुमचे मस्टर काय करतात
आमच्या तो चांदी का
कसलं चनंदीच दुकान आहे का हॅलो हॅलो